हॅलो
हॅलो गुड मॉर्निंग
हॅलो
हॅलो
हॅलो गुड मॉर्निंग
गुड मॉारनिंग
उठलास?
हो तो
हम्म हॅलो आवरलस आंघोळ तेन झालं?
नाही आता ब्रश ह केलाय अंघोळी ह करायची
हम्म हम्म
हम्म मग काय कॉलेजला जाणार आहेस?
जाणार की येणार आहेस का?
नाही आज नाही वेळ
का रे?
अरे मी देवगडला चाललोय, एक मित्र याय लागलाय त्याच्यासंग
होय काय?
हा
हम्म हम्म काय काय प्लॅन आहे?
हाता जायच देवगड बीच देवगडचा किल्ला नंतर कुणकेश्वरच च मंदिर मग आजच्या दिवसात एवढं करायचं.
हम्म कधी ठरलाय प्लॅन ह्यो?
अचानकच अनक एसटीने मी जाणार आहे आता देवगडला
कधी?
आता एक दहा वाजता, दहा तीस
हा दहा वाजता जाणार काय तू?
हा
हा हा हा
हम्म
बरं बरं आणि मग त्या
त्यो त्यानंतर उद्या पुन्हा इकडं गगनबावड्याला जायचंय
हा हा आज कुठं कुठं जाणार म्हणजे किती वाजता जाणं की दहाच्या एसटी ना
हो साडे अकरा वाजेपर्यंत पोहोच साडे अकरा वाजेपर्यंत पोच साडे अकराला पोहोचतोय तिथे.
हा हा दीड तास लागतोय का?
हो
हा हा बर बर म त्यानंतर जाणार कणकेश्वरला?
हा कनकेश्वर, ते महादेवाचे मंदिर आहे पाण्यात पाण्याच्या खाली.
महादेवाच आहे का गणपतीच आहे? महादेवाच आहे काय गणपतीच आहे?
दोन्ही पण आहेत जवळ जवळ, जवळ जवळ. हम्म
मग चहा पाणी झालं?
नाही आता ब्रश केलाय रे, चहा पा अंघोळ करून नंतर मग चहा.
असं आहे होय एकेकांना असतीया रे सवय आंघोळ करायच्या आधी ब्रश करून चहा प्यायची.
नाही नाही अंघोळ केल्या शि य प्या ब्रश केला तरी अंघोळ केल्या शि चचा प्याय जा नाही. हम्म आंघोळ केल्यान कस फ्रेश वाटतं रे.
होय होय
हम्म.
मी बी उठलो हं
बर.
उठलोय पावणे आठला.
लेट केला
हा दाढ दुखाय लागलीया
बरं मग दवाखान्याच गेला नाही का?
दवाखान्यात नाही गेलो काल ईशा त्यांनी गेलते इशा पारत्या सुया गेलतीत. होय बॉडी त्यासनी गोळ्या आणाय आता गोळी खाऊन झोप लवकर ये दीडच्या दरम्यान दुखाय लागलं परत.
बरं. एकच गोळी आणलेत्या, का दोन आणल्या?
एकच आणलेली.
बर, बर.
एक खाल्ली आणि झोपलो.
हा, हा.
दुखाय लागले रात्री आणि अचानक. बसलो दीडच्या दरम्यान बसलो उठून. रात्रीच तोंडात पाणी धरलं, दाडाला लावलं. अस काय, काय, काय, काय, काय करत बसलेलो. मग आणि झोपलो असनं तीनच्या दरम्यान.
ब बर्फ लावायचा रे बर्फ फडक्यात धरून.
बर्फ कुठनं आणू आता? इथं हॉस्टेलवर बर्फ कुठला आणू?
ते पण आहे बरोबर आहे. हॉस्टेलला बर्फा पण नाही भेटत.
हम्म गार पाणी भेटलं. पण काल तसंच केलंत आल्यावर. कॉलेजवरन दुखालतं की नई वरच्या हॉस्पिटल जवळच्या फिल मधन गार पाणी आणलेलं ते असं तोंडाला जाऊन बसलेलीत ना आपल्या स्टीलच्या बॉटलमधन गार, गार, गार जरा.
बर. हि गारठा हाय तर गारबीर खा.
तर थंडीच दिवस आहेत ते आणि सोसायच नाही. तापन बिपान वाजायचो आणि जोमडं यायचं.
ते पण हाय.
म्हणून ते बी खायाचं थांबलोय.
हा, हा. बर. मग अजून काय?
काय नाय बघ.
बर. मग येतोय का उद्या फिरायला?
इथं मागं फिरणा झालंय सगळं हम्म.
आ?
आ?
ये चलना उद्या गगनबावड्याला चाललोय फिरायला.
बघुया सांगतो तुला.
बर.
हम्म.
आर काल ऋतू कुठतरी गेलता वाटत फिरायला?
फिराय गेलता?
हो सावडावला.
सावडा बीच का डॅ वॉटरफॉल ला.
वॉटरफॉल
हम रात्री काहीतरी विषय झाला अब
नाही फुल्ल हाय वाटतं.
ऋतु काय?
होय जाम आहे असं म्हणजे त्याला कळल नाही, दोन मिक्स झालेलं.
होय काय
हम्म
कुठे आहे आता अवघड
वैबवाडीचच झोपवलाय त्याला
ह ह ह
हम्म जादा म आरश्याला नाही माहित आणखी त झोपल्यालाही माहित नाही फक्त फिरायला गेलाय एवढंच माहिती नाही त्याला
हम्म हम्म हम्म
हम्म.
थर्ड ईयरचा पोरांच्या संग गेलता का?
हा लय चढल्या लई
तेच्यातल एक जण काल पडलं थर्ड इयर मधल्या.
हो काही तर पोलीस स्टेशन न केस काहीतरी झाला वाटतं म्हणजे फाईन भरून आले.
नाही नाही ती काल थर्ड ईयरची गेलीहोती धबधब्या ना
हा
अ तिथ तिथ ना आल थर्ड मेंब बघ त्यो त्याला फाईनल मग त्याला गाडी बी येत नाही होय झाल ह त का म्हलं गेला गाडी येत ना फायनल इयर पणरी गाडी होती तकून तो तच्या मॅनला सोडा घेलाहोता बावड्या गवड्यात सोडला आणि परत येताना गाडी स्लीप झाली आणि पडला घाटात.
बर
न ज्या मेंबर ना त्याला आणला मग दवाखान्यात आणला मग दवाखान्याना डॉक्टरना डायट प्रि्सिपलला फोन केला आपली
हा हा
पारामश प्रिन्सिपॉल एवढ सर संदीप पाटीलचा पोरग नाही यश यश होता
हम्म
यश
मैं
मुख्या मॅनेजर वरलं
हा
आणि
बर
एक त्यासने त्यासने म्हणतो यो गाडी स्लिप झाली आणि पडलो बावड्यान तो येताना. गाडी स्लिप झाली आणि पडलो
बर
हो बबल्या का काहीतरी नाव आहे त्याच लागले डोक केला तेनी काल रात्री पण लय लागलंय का नाही काय एवढं काय माहित नाही. खर काल कणकवलीला कणकवलीला गेलती ती‌ रात्री.
बर.
झालं
गाडी जरा हळू चालवाय पाहिजे स्लीप होतीया पा हे पाऊस त आहे म्हणे हम्म घाटात आहे
चोनाशर फुल
हम्म नशीब त्यामुळं तर ती
मग काय अजून?
का नाय बघ. आवरलस का नाही जाणार कधी?
जाय दहा म्हणजे साडेनऊ वाजता, दहा वाजता जायचं इथनं हालायचं.
हा, हा, हा.
हम्म.
मग सांगाय कोण येणार आहे का?
नाही कोण नाही. एक
ते इकडं कधी येणार आहे?
कोण?
गणू.
गणू यील दहा वाजता यील.
इकडं येऊन परत तुझ्या संग येणार व्हय तिकडं?
हा.
मग तुला न्यायला याला येतुय.
काय तसं काय बोलला नाही. म्हणला वैभववाडीत येणार आहे म्हणला तू ये वैभववाडीत. आपण तिथनं जावु म्हणला.
हा, हा, हा. मग आज राहणार कुठं मग संध्याकाळी?
आता लवकर आलू तर डायरेक्ट हिकडच येणार म्हणजे आम्हाला हिथनं गगनबावडा जवळ पडणार ना सकाळी जायाला.
होय.
हम्म. त्यामुळं हिथनं मग जायलाच जवळ पण होतय मग.
हा, हा.
हम्म.
पेपर लागणार आहेत लवकरच पुढच्या आठवड्यात.
सॅशनलचं?
होय.
बर.
प्रॅक्टिकल काय लागणार हाय म्हणालतीत कुठलं अभ्यास मर्दा. आइन टायमाला
हा, हा.
सोमवारपासनं प्रॅक्टिकल लागणार म्हणतात.
सोमवारपासून?
होय.
बर.
ह्या येत्या सोमवारपासनं.
जे प्रॅक्टिकलला ही म्हणजे एक्सट्रनल हाय काय नाय?
आपलं आपलं हेज शासनाच प्रॅक्टिकल रे.
हा मग मग नाय मग काय असं नाय एकां दिवस लेट आलं तर काय असतं.
हो
हम्म
व्हय सिस्टरचा पहिला प्रॅक्टिकल लागला तर मग? फिरी झाल्यावर लगेच दहा दिवसात चेमिचर लागणार.
होय सेमच पहिल्यांदा आपले प्रॅक्टिकल असेल हाय नाई या बारीनं.
काय माहीत प्रॅक्टिकल झाला तर चांगलंच आहे. थेरीचा अभ्यास कराय तर वेळ मिळलं.
हो. ते पण म्हण.
हम्म.
हम अजून काय मग?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
आं
काय नाय .
दा
ताव आपले आवरले सगळे?
हम्म हम्म.
रहणार वरती
वर्च्या मेसला
हा
नाश्ता करायला
होय नाश्ता करायला.
हम्म हम्म मग मला संध्याकाळी फोन कर कॉलेजमध्ये काय-काय होतय काय नाही सांग.
चर से
आं
करतो रे लावतो प्रेझेंटी आणि लावतो सगळं.
हा.
हम्म बरं चालते मग आवरचा मी पण आवरतो जा. मला पण चालतं दा आहेस का?
हो चल मग बाय.
हा बाय.
हम्म.